म ताई आवरलं का?
हो, वावरला ना तुमचं?
हो, आत्ताचा
हम्म-हम्-हम् हॅलो
आवरलं, जेवण वगैरे झालं सगळ?
हो, झालं जेवण वगैरे समद झाल आमच, तुमचं झालं का जेवण वगैरे. हो झालं झालं तुमचं हॅलो
हो-हो, काय बनवलेलं आज. ह
आज डाळ-भात वगैरे
हो, झालं आमचं पण जेवण. काय बनवलेलं आज?
हम्, मी आज डाळ-भात बनवला. डाळ-भात.
कायेबर
दाळ, भात, भाकरी
तुम्ही, आवाज येतोय माझा?
हो, तुमचा आवाज ए ब्रेक-ब्रेक होऊन येतो.
अच्छा, आम्ही पण आज कांड इथ चपट केलेली. न्हावा वरूणच
असं, वरण तिखट वरण.
अच्छा, हा-हा-ह तेच कारण आम्ही वरण बरबर
बेबीला सपक वरण केलं होतं.
अच्छा हां हां.
हम्म हो छोटा य बेबी माझा.
ओके काय केलं म आज दिवसभर?
आज दिवसभर काम घरातली कामं लेकरं हेे ते पाऊस पण येतोय तुमच्या इथं आहे का पाऊस? अच्छा अच्छा, आमच्या इथं पण आ हम्म हम्म आमच्याकडे पण काल पाासून भरपूर पाऊस ए त.
अच्छा म कसं तुम्ही शेती वगैरे करता? काय सध्या शेती नाही का?
शेती आहे पण अ जात नाही. हो हाय न.
शेती तर पाहिजे आणि पाऊस
लोक ज हम्म तुमच्याकडे आहे का शेती?
हो हो आहे.
हॅलो.
हो आहे ना शेती. आम्ही पण आता, शेती पावसाळी असते आमची हो हो आता कंसय आमची शेती पावसाळी असते आ आच्याकड जास्त पाऊस म्हंजे पाणी कमीय आमच्या भागामध्ये थोडस. म्हणजे आपलं घरच होत, घरचे म्हणजे गुरांना शेतीला घरच्या पुुरतंच आलतं पाणी मग पाऊस जनावरांसाठी चाराच करतो आम्ही जास्त करून म.
अच्छा जनावर आहेत का? हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.